हा बोलन ग.
हा काय नाही तेच ते सांगत होते मी वजनाच अ
हा हा हा.
वजन कसं कमी करायचं. हॅलो आवाज येतोय?
हां बोलो ओ ए से. हा बोल ना.
हा मोबाईल घेतला का नवीन?
काय झालं.
मोबाईल नवीन घेतला काय म्हटलं.
हा घेतलंय नवीन.
कस आहे.
हा आहे बरं आहे काय आता पैसे एवढे मोठे घेतल्यावर फीचर चांगले येणारच की.
हा नेत्याला पाहिजे होतं तस काय ना.
हो हो त्याला पाहिजे
बघ झालं त्यांचं काय प्रोसेस चालू झाली का ऍडमिशनची.
हम् ऍडमिशनची आता मेरिट लिस्ट लागणार. त्याच्यानंतर मग ते सुरू होईल कॅप कॅप राऊंड अ सीटी.
सीईटी माग भरत.
अ सीटनचं कसं होतं माहिती का. आधी जेई आणि सीईट दोन्ही पण आहे. मग ते सीईटीचा रिझल्ट लागला ना की पहिल्यांदा रजिस्ट्रेशन सुरू होतय. मग रजिस्ट्रेशन मध्ये त्यांनी दोन ऑप्शन दिलेले आहेत एक तर तुम्ही ऑनलाईन करू शकताय किंवा ऑफलाईन करू शकताय सीईटीचं रजिस्ट्रेशन मग शक्यतो ते काय म्हणतात माहिती का ऑफलाईनच केलेलं बरं कारण ते आपल्याला रजिट्रेन झालं की डॉक्यमेंट व्हेरीफिकेनला मग एा डक्युमेंट कमी असत. लं. लगेच कळतंय नाहीतर ऑनलाईन जर केलना. आपण सगळ्या डॉक्युमेंट हच्यावर अपलोड करायचे.
ऑनलाईन म्हणजे काय आपल्या आपलं घरून करायचं
हा आपल्या आपल्या घरू नाही की नाही घर घरी बसून तिथ आपल्या हे असत टब त्याच्यामध्ये सगळे अपलोड करायचे डॉक्युमेंट. आणि मग त्यांना जेव्हा वेळ मिळेल की नाही त्या ीी सें सें मग व्हेारिफाय करणार मग त तुमचे चार पाच दिवस जाणार. मग तुमच्यात एखाद्या डॉक्युमेंट म जर आमच झालं की आ मी हेच केलं सेंटरला जाऊन केलं ऑफलाइन केलं सेंरला तुमच्या ह्याच्यामध्ये डॉक्युमेंट म का आलं अ कमतरता जाणवली तर मग तुम्हाला एक पाच सहा दिवसांनी कणार मग तिथ तुम्ही कुठ पळापळी करणार स्टेशन बंद होते. मग त्या हा मग ते सांग की आपल्या हे डक्युमेंट ते डॉक्युमेंट नाहीत तसे डॉक्युमेंट आपण त्या त्या वेळेस लगेच होऊन जाते ना कारण एक दहा पंधरा दिवसाचा वेळ मिळतो आपल्याला त्या गोष्टीसाठी.
होय.
हा मग रेजिस्ट्रेशन बंद झाल्यावर मग ते हे करतात ग प्लीज मेरिट लिस्ट ला त्याच्यानंतर तुमचा कितवा नंबर असणार आहे. मग त्या मेरिट लिस्ट वर ना आपण ठरवायचं.
आणि कॉलेज.
अ मग ते मेरिट लिस्ट ठरवली ना कि आता हे लागणार परत आपण ऑप्शन भरायचे आपल्या मेरिट सपोज मला सतर टक्के मार्क अस की नाही तर मी बघणार कि मला ऐंशी टक्के ते साठ टक्क्यामध्ये कुठलं कॉलेज मिळू शकते?
हा बरोबर.
तसे ऑप्शन भरायचे ह आणि कस कस असत माहिती आहे का पहिलं कॅपब्राऊन ला काय असतं सपोज मी पहिलं कॅप रांऊडला सी ओ ई पी दिलं. आणि सी ओ ई पी ला जर मला मिळालं ऍडमिशन तर मग मी दुस तसऱ्या रांऊड ला काही ऍडमिशन हे घेऊ शकत नाही म्हणजे पार्टिसिपेट करू शकत कोणत्या दुसऱ्या राऊंडला कारण पहिले लगेच फ्रीज होऊन जाते नाही मिळालं तर मग तुम्हाला पुढचे ऑप्शन देतात.
हा बरोबर म्हणजे मिळालं तेच घेऊन टाकायचं.
अ पहिल्या राऊंडला आपण ओपशन आहेत परत फ्रीज करायच का तुम्ही ऑपसेप करायच मग अनफ्र्रीज करायच आपण अनफ्र्रीज जर केलं ना तरच आपण पुढच्या रांऊडला आ म्हणजे आपल्या बेटमेंटसाठी ते हे करू शकते म्हणजे मला अजून चांगलं
मग ते परत समजा आपण अनफ्रिज केलं आणि नेक्स्ट मला पुढच वाल कॉलेज नको असेल व्यवस्थित तर नाही वाटलं आणि आधीचच पाहिजे असेल तर
तुम्ही अस दिले पाहिजे ना की मला हे पाहिजे मग दुसऱ्यांदा हे पाहिजे, मग तिसऱ्यांदा हे पाहिजे, मग चौथ्यांदा हे पाहिजे आणि तुम्हाला आता पाचवं मिळालं आणि बेटरमेंटमध्ये चौथं जे आहे ते तुम्हाला पाहिजेच आहे असंच पाहिजे ते मग ती लिस्ट जी आहे ना ती आपण एकदम व्यवस्थित कराय लागते.
बरालागते मग ते कोण तू हे कोण आहेत ना सोबत? ह
लय जण विचार करूनच करतोय.
हा ह ह..
हा सगळेजण विचार करूनच करतोय आणि मग चार राऊंड असतात. चार राऊंडला म्हणलेस सगळे शीट भरतत्यात आणि चार राऊंड नंतर सुद्धा कुणाला काहीतर मिळतेय. कुणाला काही मिळतंय मग कोण ऍडमिशन घेत नाही मग नंतर स्पॉट राऊंड स्पॉट राऊंड असतंय मग स्पॉट राऊंडला काय करायच आपण तिथं जायचं अन म ते म्हणतात आमची दोन सीट आहेत तर तुम्हांला ऍडमिशन लगेच्या लगेच तिथल्या तिथं पैसे तुम्हाला पाहिजेत बर का. असं नाही म्हणायचं की तुम्ही आम्ही उद्या भरतो परवा भरतो तो असं नाही चालणार ह तर त्या स्पॉट राऊंडला आहे की नाही तुम्हाला मिळू शकते तर आम्ही बघणार आहे शेवट शेवटच्या राऊंड पर्यंत ट्राय करणार आहे.
ह फीज बी भरायला लागती त्या त्या वेळेला.
हो त्यावेेळेस लगेच फी भरायला लागती आणि डॉक्युमेंट पण सबमिट करून घेतेत ते ग ओरिजनल
सगळ्या कॉलेजेसला असच असेल ना?
हो सेमच प्रोसिजर असती.
मग तुमच्या वाला ट्राय करणारय?
अ आम्ही आम्ही कसं केलंय आम्ही सी आओय पी दिलयं नाही आम्ही बाहेर नाही ठेवणारय ग कुठं? हो सीओयपी गव्हर्नमेंटय, पण मेरिट खूप हाय आहे तिथं नाईंटी नाईन पॉईंट फायला सगळे ऑल ब्रांचेस क्लोज
कुठंय ते तिथंचय ना?
इथं पुण्यातय शिवाजीनगरच्या तिथं, हा त्याच्यानंतर पी आय सी टी कॉलेज चांगलंय.
हा हा ह
हं पी आय सी टी मध्ये पण खूपच टफ हेय मेरिटय आणि तिसरं पी सी सी ओ इ घेणारय आणि चौथं म डी वाय पाटील आकुर्डीला बघणारय
टाकणार हं हं
तर ह्याच्यामध्ये बघायचं कुठं आ आम्हाला तर पाहिजे सी ई ओ पी तर मिळणार नाही पण पी आय सी टी चं एल टी सी मिळालं
काका तिथेच होते ना? शिव पिला
ते मिळालं तर बरं होईल. तिथं प्लेसमेंट वगैरे चांगलंय, ग आता कॉलेज बघताना तर आपण काय काय बघणार सांग तु? काय बघायला पाहिजे आपण?
काय बघायला पाहिजे म? तेच की काय शिक म्हणजे गव्हर्नमेंट एक तर पाहिजे, पहिलं
हा
गव्हर्मेंट असलेलं चांगलं
चांगलं हो
मग नंतर हे खालची खालची बघायची.
हम्! प्लेसमेंट वगैरे पण मेन सध्या प्लेसमेंटचचय ग प्लेसमेंटचय हो नाही गव्हर्नमेंटला कसंय? मेरीट फी पण जास्तय ना ग?
हो तेच ना मेरिट आहेय पण आहेत ना बऱ्यापैकी तसे मार्क्स पण यत
मार्क्स आहेत अगं पण ओपनवाल्यांचं बघ की जरास प्रॉब्लेमच होतोय
होय ते आहेच
अ ह आणि अजून एक आहे बघ? त्यांच्याकडे इन्स्टिट्यूट कोटा एक असतोय. कॉलेजमध्ये हा मग इन्स्टि अ, नाही नाही आपल्या गव्हर्मेंटला नसतोय. प्रायव्हेटला जर तुम्हाला कुठच नाही मिळालं तर तुम्ही गव्हर्नमेंट कोट्यामधन घेऊ शकताय, पण त्याला कसं माहिती का? तिप्पट चौपट फी घेतेत आता समजा दीड लाख फी असेल तर तुमची तिप्पट चौपट फी जाती वो
हा, म्हणजे भेटत नसेल? आणि जर तुम्हाला पाहिजे
तुम्हाला तेच कॉलेज पाहिजे? असलं हा डोनेशन नाहीय अँकच्युली म्हणत ते याला म्हणजे, त्यांनी आलाऊच
हा हा
कि तुम्ही अ तिप्पट चौपट फी घेऊ शकता? अं हं मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट कोटां असं असतोय तो... मंग ते असं करं बघतोय पणं आम्हीं तरं कांहीं घेणारं नाहीं तो इन्स्टिट्यूट कोट्यांमधून कुंठून आणांयचे बाई एवढे पैसे हम्मं आणि ह्यां वेळेस म्हणतांत बाबां
हम्मं
हो ह्यांमुळेसं म्हणतांत बाबां इंजिनिअरिंगचे ऍडमिशन म्हणजे अं मुलांचा औंढा खूंप आहे म्हणूंन
कायं खूंप आहे?
औंढा म्हणजे आंधी पूर्वी की नाहीं इंजिनिअरिंगच्या सीट शिल्लक राहांयच्या. बऱ्यांपैकी तरं ह्यां वेळेस म्हणतांत मुलांचं इंटरेस्ट आहे सगळ्यां मुलांना म्हणजे बऱ्यांपैकी रेजिस्ट्रेशन झालीं आहेतं.
अच्छा... इंजिनिअरिंगच करणारं आहे. तसं हम्मं हम्मं
ट्विटरकड परंत ओढाचंय ह्यां वर्षी पणं
होयं माहिती
मंग थोडंस कन्फ्युंजन पणं आहे कां कम्प्युंटर घ्यावं कांहीं ए एनटीसी घ्यांवं चालतं आमचां सर्वे ह्यांना विचय
ते घेऊ द्यां नां
ते तरं आहे इंटरेस्ट तरं त्यांला अजूंन कसं तुम्हीं सांगा म्हणतोय मी करतो ते
होयं
प्लेसमेंट झालं पाहिजे म्हणतं माझं
होयं होयं
हम्मं
बरं
मंग चांलय बघायचं आमचं एनटीसी जरं पीआय सीटी घेतलं नां आणि एनटीसी मिळालं तरं तिथं घेणारं आहे आणि जरं पीसीसी ओई मिळालं तरं कम्प्युंटर घेणारं आहे असं करणारं आहे हम्मं
मोस्टली कम्प्युंटरचं घेऊ दे नां त्यांला त्यांतच इंटरेस्ट इंटरेस्ट पणं आहे आणि त्यांला स्कोप पणं आहेता नां स्कोप भरंपूर आहे
कायं शेवटी सॅच्युरेशन झालं की मंग कसं होतं बघणं
होयं ते आहेतं पणं आंता त्यांला राहणांर मलां वाटते यांच्या जमानेत
हम्मं ए यायचं आहे त्यांच्यामुळे कायं माहिती ए आय तरं एकदमचं ह्यांच्यावर झांले गं ए आय मुळं कुंणी म्हणतं नोकऱ्यां जाणारं कुंणी म्हणतं नाहीं जाणारं ते सगळं डाऊटफुंलच आहे हम्मं
हम्मं
त्यांच्यामुळे मंग थोडंस आहे बघं
बाकी आणि ते ह्यांचे बीटरूंटचे आहे नां अं पराठे करायचे खूंप मस्तं होतात अं ते पणं चांगले असतांत डाय म्हणजे म्हणे म्हे डायट करतं नां बीट बीटचे पराठे करायचे पराठे
ओके ओके ओके खिसूंन कां
हां खिसूंन ते असं म्हळायचं
हा हा,
तिथे सोबत पण जास्त पीठ नाही घ्यायचं.
हम हम.
अ बीट जास्त ठेवायच आणि ते नाही आप ''--'' आपण हे कसे करतो पराठे वगैरे तस ते भाजून घे. हा थोडंफार मीठ वगैरे चवी पुुरतं. टाकायचं आणि भाजून घ्यायचं. मस्त मस्त लागतात हा थोड चवीसाठी.
हो का ह हो हो चालत चालते.
अल्लसुण वगैरे घातलं तरी चालतय म्हणजे तेवढंच त्याला येते.
हम्म चालते चालते.
ते टेस्टी लागतात अखरी. आणि पौष्टिक पण असत. हो चालेल हो हो चालेल बाय बाय.